हा हा येते येते. काय करालाय वो
काही नाही बघा आत्ताच मुलांना खायला दिलं शाळेतून आल्यानंतर आता बसले.
हा हा हा माझ पण सेम मुलगी झोपलीया माझी पण हम्म. काय मग काय ट्रिपला कुठे गेला होता का नव्हता?
ट्रिपला म्हणजे आम्ही आता सध्या आमच्या इथं ते अ एक वॉटर पार्क आहे म्हणजे कृषी टेक असा अस आहे तिथं साध फार मोठ्या प्रमाणात नाहीये पण छोटस आहे तिथं गेलो होतो. म तीथ हम्म तिथं मुलांना घेऊन मैत्रिणी आणि त्यांची मुलं अस
गेलं नाही वॉटरपार्क ला पण म्हणजे मुलांना कसं वॉटरपार्क ला जायचं एक हेच असतय काय म्हण ते जायचंच आहे बाबा हा एक्साइटमेंट असते. त्यामुळे वॉटरपार्कला पण छान वाटतय आणि आत्ताच एन्जॉय करायला भेटतय हो मुलांना पण आणि त्यांच्यासोबत आपल्याला पण भेट
हो ना नाहीत काय मग ते झालं आम्ही केलं म स्त मजा आम्ही पण मैत्रणी मैत्रिणी त्यांची मुलं एकाच वर्गातलीयेत. तसेचे आम्ही आम्ही ग्रुपनेच गेलो होतो. हम्म त्यामुळे मुलांना पण खूप मजा आली.
हा हा आम्ही पण गेलतो गोव्याला. म्हणलं शिरोडा, गोवा करून आलो. मुलगीला म्हटलं एक दोन तीन दिवस राहून आलो. गोव्याला पण बघायला छान आहे परत शिरोडामध्ये कसं महाराष्ट्रामध्येच येतय पण कसं आपलं सायलेंट वगैरे आहे ना बीच मग चालतय तिथे असं आहे. म्हणजे एन्जॉय वगैरे करायला छान आहे गोव्याला कसं गर्दी वगैरे असते आता भर पूर आता काय म्हणतात ते केशन सीझन असल्यामुळे जास्त गर्दी असते तिथं गोव्याला. गर्दी वगैरे खूप आहे होय. मग आणि काय म्हणता तेच म्हणलं ट्रीपला कुठे कुठे गेला विचारूया? काय काय
काय नाही असंच फिरायला इथल्या इथच जाता येत.
होय मुलं लहान असली कि ते
लांब नाही नेता येत अजून कुठे हम्म.
आता मी पण कनी आता पहिल्यांदाच तीला न्हेलय बघा नाहीतर मग कणी आम्हाना साधं इथून दहा फ पंधरा किलोमीटर वरन फिरवून देत नाही असं तिज
कारण कस आता माझा आता तरी जरा मो ठं झालाय छोटा तो एकदम मोठा आहे सातवीत पण ते दुसरा जरा लहान आहे त्यामुळे मग ते तसं दोघांच हे होत नाही आता जरा समजायला लागलं की मग फिरता येत.
हा हा.
पण कुठ पिक्चर बघायला जायचं म्हणलं तरी सुद्धा लहान अस ल्यामुळे त्याला नेता येत नाही त्याला समजतच नाही ना
हो माझं पण आता तेच प्रॉब्लेम होतोय की मी पण काय करते आमच्याकडे बाहेर मम्मीकडे वगैरे सोडते आणि मग जाते पिक्चरला झालं की आता एक वर्ष तुम्हाला खरं सांगू आता दोन वर्ष झालं मी मला वाटते मी मूवी बघितली नव्हती का काय नाही कारण बघ ताच येत नाही ना आपल्याला लहान असल्या असल्यामुळे. त्यामुळे म्हणलं आता किती दिवस आपण हे ठेव होय आता किती दिवस म्हणलं हे करायचं सोडून जाऊ एक तीन तास कसं होतय तिला घेऊन जायला पण काय नाही ती थांबणार पण नाही ठेटर मध्ये अस आहे. असा विषय होत आणि मुलं ई रिटिंग होत तो खूप म्हणजे आवाज वगैरे एक ठिकाणी ते बसू शकत नाहीत ना. आता आपल्यालाच तीन तास आपण बसत तर आपल्याले हे होते आणि तेने काय बसणार आहेत.
ती किती वर्षाची आहे?
त दीड वर्षाची आहे कि.
हा लहान आहे अजून हा.
अजून लहान आहे ती. लहान असल्यामुळेच कुठे नेता येत नाही काय करता येत नाही तरी उगच ते कसं आहे माहित काय. फोर व्हीलर गेल तर ते होतय बाबा काय तर मॅनेज वगैरे करून आपण न्हेतोय पण तिथं पण त्रास होते ना मुलां
मुलांना त्रास होतो बाहेर फिरण्याचा आणि आता तो ऊन इतकं बाहेर
भरपूर आहे भरपूर होन आहे एक अकरा ते ना एक पाच म म्हणाल तुम्ही तर पाच ते चार असं बाहेरच पडू वाटत नाही अक्षरशः. आणि मुलांना घेऊन तर अजिबात नाही. होय मग मी तेच करते कि तिला डिहायड्रेशन वगैरे होऊ ने म्हण पाणी सारखं पाणी वगैरे द्यायचं, कायत ही लिक्विडच देतोय बघा तिला.
पाणी पण द्यायचं आणि ते ओरएस पण मिळतं ना ते द्यायचं मुलाना जर खाल्लं नाही काही नाही.
य नाही ती खाय नाही झालय तेच प्रॉब्लेम या्यायला लागलाय म्हणजे आता ती सध्या मला वाट एक पंधरा दिवस झालं त काहीच खाही ना झाले म्हणजे तिला असं नुसतं पाणी पिवटलं त्याच्यामध्ये तिला एक वॅक्सिनेशन केल्यामुळे ते हे व्यायला लागले ना ते एक दुका लागले त्याला त्यामुळे असं या्यायला लागलं लहान मुलांचं काय हो काही कळत नाही त्यांना सांग
तो उन्हाळ्यात उन्हाळ्यात काय असं होतं पोड बिघडण्याचे आजार खूप होतात पाणी भरपूर पिलं जातं किंवा बाहेर वगैरे पिलं जातं मुलांना कसं होतं कुठं पण हात लावतात हे होतात ते पटकन मग इन्फेक्शन जास्त होत लच पाण्यात हा आणि डिहायड्रेशन वगैरे त्यामुळे ना ओआरएस सतत घरी ठेवाच
हो होय तेच की ओ आर एस क कसं एक प्रकारचं ते बेनिफिटच आहे ते दिले की
हो हो हो ते माझं कसं मेडिकलचा शॉपच आहे म्हणजे मी फार्मसीच आहे त्यामुळ मग कसं घरात ठराविक औषध ठेवलेलीच असतात क हा मुलांना काही झालं की इन्स्टंट क देता आलं पाहिजे
होय होय तेच की म्हणजे कस आपण दिलं की ग नाही त्यांना पण बरायव त्यांचं लहान असतं तर ते सांगू शकत गो आपल्या क ते आपल्याला एक कळत पण नाही त्यांना काय नेमकं व्यायला लागलं जरी आपण एके काही गोष्टी असतातच हा ते जास्त प्रमाणात आता होतं ना म
हम्म हम्म
मग आणि काय तुमची काय मुलं स्कूलला वगैरे जातात म्हणल्यावर
हो नाही आता काय लहान तेंव्हा पासून ते थोडस आता अनुभव आलेला आहे ना.
होय होय ते तर आहेच. आणि अनुभव घेतल्याशिवाय पण ते कळत नाही अस हाय. अस हाय गोष्टी. मग काय निवांत आहे म्हणा?
की दुसऱ्याचा वेळी काही त्रास होत नाही तस नाही प्रत्येक मुलाचा वेगवेगळा अनुभव असतो. असं काही नसतं की पहिल्या वेळेला हे तेच हे असं नसतं.
हो तेच की.
नाही तर काय असं असत. पहिला माझा मोठा अ जरा खायला त्रास द्यायचा. आणि तसा छोटा आहे तो काही नाही मस्त हाताने खायला सुरुवात केली लवकर सगळं काही त्यांन काही एवढा त्रास दिला नाही काही. रात्री झोपायला त्रास नाही. मोठा रात्री झो पायचाच नाही दोन दोन वाजेपर्यंत छोप बाळ असताना. अजिबात झोपायचं नाही आम्ही दोघ ही इतकं झोपायचं आणि त्याला इतकी सवय लागली होती जरा थोडं बाजूला झालं मांडीकडून
हम् हा हा हा हा हा हा.
त्यामुळे मग दुसऱ्याला सवयच लावली नाही आम्ही. बाळांना पण लगेच सवय लागती नाही तर. हॅलो, हॅलो,
होय ते तर हायच की. हां बोला हा येतोय की आवाज.
अ तुमचा आवाज जरा कट झाला होता मधूनच.
हा ते रेंज प्रॉब्लेम वगैरे
हा रेंज मग गेली होती तेच ना.
ते मुलांचा तोच प्रॉब्लेम आहे हो मेन असं आहे. ती कणी काय म्हणजे आपल्याला म्हणजे मी पण आता पहिल्यांदाच एक्सपिरियन्स आहे नाही माझा पण. त्यामुळे सगळं प्रॉब्लेम होतय असं हाय.
तरी फळ वगैरे सीजनल असतात ना ती बारीक करून वगैरे देतच जावा. त्यात आता कस दात वगैरे असतीलच थोडे आलेली त्यामुळे कसं जी चावून खाता येतील तशी ती द्यायची. हम म्हणजे कस आता केळ वगैरे कसं उन्हाळ्यात वगैरे चालतं.
होय आणि थंडीमध्ये नाही चालत ते केळ वगैरे. आणि ते कसं थोडं पचायला पण हे होत ना म सर्दी किंवा हे आता तिला मी मी मॅंगो सुर केलत आंबा वगैरे द्यायला पण तिला ते हे व्हायला लागलं काय ते पचना झाले ते तरी मी दोन दोन तास आंबा कणी ते पाण्यामध्ये भिजून ठेवूनच मग देत होते तिला. दोन- दोन तीन- तीन तास तरी सुद्धा तिला पचेना झालेय, असं झालं.
अ थोडासाच द्यायचा एखादी फोड वगैरेच द्यायची, जास्त नाहीच.
जास्त नाही होय ते कसं आंब्याचा सीझन असतो आता वर्षभर आंबे काय
नाही काय होतं द्यायचं थोडस आपल्याला म्हणजे मुलांना कशी चव राहती त्या ह्याच्यात. एवढं पोट खूप बिघडणं म्हणजे कसं अगदीच जर इन्फेक्शन झालं असेल तर खूप नाही तर हे अपचन फक्त पचत नाही थोडंसं कारण
हा. आणि विषय काय व्हायला माहिती काय तिचं वेट पण वाढेना वो. म्हणजे मला म्हणजे असं तिला बोलतात की दीड वर्षाची म्हणजे ती वाटतच नाही. असं व्हायला लागलंय तिचं. म्हणजे मला ते काय समज मी कणी तिला म्हणजे जस काही म्हणजे गाजरची वगैरे प्युरी हे सगळं सगळं देतोय मी पण ती म्हणजे आता समजा कधी तर अस सो हा ती देतो पण ती काय करते माहिती काय खाईनाच झालेय, देते मी ते पण किंवा आपली भाकरी अस. छोटे हे करून तुकडे करून छोटे छोटे ते पण देते अस.
नाहीतर सरळ म्हणजे काय करायचं अ दूध दूध आणि चपाती आणि साख र असं मिक्स करून ना थोडस अगदी म्हणजे मिक्सर मधून नाही काढायचं. थोडं हातानी कुस करायचं मऊ चपाती झाली पाहिजे एवढं मग तिला चमच्यानी द्यायच. म्हणजे एक मुलांना ते ते कस होत दूध आणि चपाती असं व्यवस्थित आहार होतो.
हा मी काय करते दूध आणि चपातीच देते मी तिला आणि त्याच्यामध्ये एखाद खजूर किंवा गुळ आपलं बिना केमिकलच हे घालून देते. पण विषय काय झाला तिचे वेट गेन होई ना झाले आणि मी तिला अक्षर सांगतो तीन तीन टाईम म्हणजे घालत होते जे म्हणजे जे काय अस. सॉलड फूड पण आता सध्या म्हणजे घालते पण ते आता खा खाईन झाले माझ्या हातनं वगैरे अस हे कराव लागले म्हणजे दोन तीन गास खाते तिला बास होते मला काय म्हणायचं. तीला म्हणजे काय म्हणजे पोटामध्ये जंत वगैरे झाले आहेत की काय असं म्हणजे
जनताच एकदा औषध देऊन बघा की कधी दिलेले आहेत. तुम्ही औषध जनताच पण लहान मुलांना कसं. नाही नाही मग द्या वर्षभराने तरी द्यावं ल स्पीड मिळते बघा जंताचं मेडिकल मध्ये जरी गेला ना हा हा किंवा तुमच्या इथं. कुठली अंगणवाडी वगरे जवळ असेल ना. तर ते पण देतात त्यांच्याकडे जरी नेलं ना हा देतात देतात अंगणवाडीमध्ये ते डॉक्टर वगैरे पण येतात. कारण आता माझ्या इथं जवळ अंगणवाडी आहे ना सगळं आता लहान मुलं असेल. त्यांना सिरप देतात मोठी मुलं अस त्यांना टॅबलेट देतात.
आणि पर्सनली असं काही विचारतच नाही तो. मग आता मला थोडं कळालं की हा बाबा जंत होतं वगैरे होतच वाटतं मुलांना द्याय लागतं वातं असं मला वाटतं. मी सगळी म्हणतात की तिचा वेट काय गेन होत नाही ती अशी काय एवढी
नाही द्याच मगं कारण तुम्ही एवढं जर खा खावू घालत अस होत न तर काय होत जंत खात असतील तर काय कळणार वजन तर वाढलं पाहिजे खाती म्हणल्यावर त्यामुळे कसं एकदा देऊन आता दिलंच नसेल तर द्या
हा हा हा. मगं ते दिलंच नाही मी कारण कस मला ह्याची माहिती वगैरे एवढी नव्हती त्यानंतर मगं मी जरा सर्च केलं मगं म्हणलं देतात वगैरे कारण मला पण असं पर्सनली कोण सांगाय नाही ना असं
नाही नाही तिथं जरी नसेल अंगणवाडी वगैरे नसेल तर तुमचे रेग्युलर डॉ टर अस त्यांना विचारा ते पण दे दिलं तरी चालतं काय बॉटल मिळती ती रात्रीचं खाऊन झालं ना तिला हो टॅबलेट पण अस पण आ ही लहान आहे ना त्यामुळे ती टॅबलेट हे करता येणार नाही सिरप पण मिळत त्याचा डोस कमी असतो हा कमी असतो दोनशे य अल्बंदाजोन म्हणून हा मगं ते एवढी एक बॉटल अखी द्यायची ती गोड असत औषध आणि पितात मुलं एका वेळेस अख्ख देयाची छोटी बॉटल
मगं चालेल की म्हणजे म्हणजे कसं दिलेलं बरं पडेल ते त्यामुळेस्त प्रॉब्लेम यायला लागला हो चालेल चालेल बघते की तुम्हाला हो का चालेल मी बघते सांगते हा ओके चालेल थँक्यू सांगितल्याबद्दल हा ओके ओके ओके हा ओके
हा.